हां आवाज येतोय?
आवाज थोडासा बारीक येतोय.
आता बघा.
हॅलो.
हा ठीके?
अ माझा येतोय?
हॅलो. हां येतोय.
हा मला जरा जरा येतोय तुमचा सोडा.
आता येतोय?
हॅलो. हा नमस्कार.
नमस्कार.
हॅलो.
नमस्कार.
हॅलो!
हॅलो नमस्कार
हा, आता काय करताय तुम्ही?
आता आता मी कॉलेजला आहे, कॉलेज आता संपलय.
नाहीे बारीक आवाज हाय तुमचा तुम्ही काय बोलताय हे स्पष्ट ऐका येत नाही मला.
आता कॉलेज झालय म्हणलं आताय तुमीक, हॅलो
एक एक मिनट हां
हॅलो!
हां एतोय काय?
हा जरा जरा येतोय मला वाटतंय तु माझं पण फस्ट आहे तसं तर म्ी जास्त करून बोललं तर बर होईल.
माझा तुमचा फश्ट येतोय मला आवाज.
हा आ तुमचा येतोय मला खरं जरा बारीक येतोय बरं असूदे चला, आपण आपलं टॉपिक चालू करूया. थोडं थोडं
आपण कोरोना या विषयाबद्दल आपण बोलया होतो ब कोरोना या विषयाबद्दल बोल, अं आपलं दुष त्र्याहत्तर ला दुष्काळ पडल्यानंतर पहिल्यांदाच कोरोनासारखी महामारी लय मोठठी पहिल्यांदा भारतावर आली आहे आपल्या, त्यामध्ये बऱ्याचच लोकांना फटका बसलेला आहे. हॅलो!
हॅल् हॅलो!
आता येतुय काय,, हॅलो.
हा, जरासा आवाज मोठा केला तर बरं होईल. म्हणजे मला तुम्ही काय बोलत थोडं तरी ऐका ईल.
क्लिअरमध्ये मी पूर्ण मोठ्या आवाजात बोला लागलोय.
बर बर चालेल.
हं, बरं ठीकाय आपण चालू करूया. कोरोनाविषयी, कोरोनामुळं किती नुकसान लोकांचं झालं कोरोनामुळं किती लोकांना अडचणी आल्या किती प्रॉब्लेम झाले, काहींना जॉब जायला जॉबला जायला रस्ते बंद, त्यामुळं सगळे प्रॉब्लेम चालू झाले
होय, हातावर पोट असलेल्यांच बऱ्यापैकी जास्त नुकसान झालेलं आहे.
त्यांच तर खूप, त्यांच हो हो हो
आज कामावर गेलं तरचं आज रोटी, घरात मिळणार असं
हों. तरी, जास्त करून मला काय वाट तर जे जॉबला आहेत, जायला रस्ते बंद त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम अनं जे व्यवसाय साय वाली आहेत, त्यांचा तर खूपच प्राॅब्लेम कारण त्यांनी काय विकलच नाही तर त्यांना मिळणार कसं आणि ते खाणार कसे निदान जाॅबवाल्याना थोडं तरी काहींना मिळत होतं.
होय.
तुमच्या, तुमच्या मित्रा किंवा मैत्रिणींनी कुणाला वगैरे असंच कोरोना झालेला?
आमच्या इथे शेजारी माझ्या मित्रांना झाला होता फॅमिली पूर्ण सहा वर्षाच्या मुलगीला झालेला त्यांचा
झाले ना हां, हां मग त्यांना म्हणजे त्यांना लक्षण काय होतीत. त्यांची, तेला काय त्रास होत होता.
त्रास असं काय नव्हता फक्त सर्दी आणि खोकला आणि तापच असं जास्त प्रमाणात होता बाकी काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे लगच्या लगेच पहिले चं स्टेजला होतात पहिल्या स्टेजला होताच तेव्हाच त्यांनी क्विक ॲक्शन घेऊन--न आणि डोस घेतला आणि वेळेवर सगळे औषध उपचार झाले त्यांना आणि पूर्ण त्यांनी काळजी घेतलेली. म्हणजे तिनं, ती सोडून तिघं सोडून कुणाला बाकी झालाच नव्हता. सहा वर्षांची मुलगी आणि त्यांच्या आईवडील, म्हणजे माझा मित्र त्यांच्या मिसेसला आणि मुलगीला झाला होता. आम्ही स्व स्वतः त्यांच्या घरा, आम्ही त्यांच्या स्वतः घरात जाऊन असे लांबून औषध पाणी
जेवणासाठी लागणारा त्याव सिक सेवेमधलं काय असेल ते दे, देेऊन आम्ही आलेलं आहे मदत करूंन.
हो त्यांना, त्यांना लागणारी मदत इतर पण कोण करू शकत नसेल ना.
हां होय आम्ही दारात त्यांच्या ठेवून येत होती मग आम्ही लांब गेल्यावरती ते घेत होतीत.
असं करायची वेळ आली, म्हणजे असे परक्या पणाचा आपल्या जवळच्या असून पण पर परकेपणा झालेला सगळा नाती पण दुरावलेली जवळचं असु असुन पण आपण त्यांना मदत करू शकत नव्हतो असं पण झालेलं आहे एकेकदा
आणि त्यांना व्हेंटिलेटर व्हेंटिलेटरवर ठेवायची गरज होती त्यांना व्हेंटिलेटर भेटत नव्हता प्रमाणाच्या बाहेर पेशंट. असल्यामुळे.
मग त्यातील जे म्हणजे कोरोना झाले असे तरी कितीतरी लोक. अडचणी तर येतातच खूप ख त्यातील काही लोक दगावले सुद्धा ना.
दगावले पण भर. होय तरणे-तरणे पण एक-एक फॅमिली
खूपचते शेवटचं दर्शन म्हणा किंवा शेवट. त्यांना भेटण पण मिळत न्हवत त्यांच्या अंत विधीला कशाला कुणाला काही जाता पण येत नव्हतं.
हो तशी सुद्धा आमच्या इथे कंडिशन एक होती. अ छोटे आजोबा होते. त्यांच्या मुलगा सुुद्धा बघाय मिळालं नाही, धन कोणी दिलेत कुणालाच माहीत नाही काय
काहीच माहत नाही,, डॉक्टर जवळ आपल्याला जवळ जाऊ देत नाही चार. कुसला,, बघायला पण भेटत नव्हतं, आणि ते तिला मुलगीला जाऊ तर कुठलं देणार.
होय, त्या मुलग्याना त्यांच्या बघितलं पण नाही त्यांचं वडील वारलेलं. डॉक्टरांनी सांगितलय ते आता वा त्यांना काळालं पण नाही,, ते डॉक्टरनी सांगितल्या तेव डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवून वारल्यात हे समजूनच हे झालं
हा.
असं पण झालं. आपण ज कळतलं नसतं ना समोरासमोर बघितलं असत पेशंट हा दगा मेलाय हे झालंय.
ते तर कळालं असतं, ते पण नाही कळालं. डॉक्टरांच्यावर विश्वास ठिवूनच ते सगळं झालं.
हं.
हां
आपल्या, आणी आपल्या जवळच्या लोका कांना वगैरे कोरोना झाला तर त्याचे किती त्रास होतात, ते आपण प्रत्यक्षात बघितलेय.
होय प्रत्यक्षात बघितलय,, भरपूर आह
हे झालेलं आहे, लगेच संसर्ग ह्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी लगेच त्या साईड ज्याचा स्पर्श झालाय त्याला, सर्दी ताप खोकला हे झालेलेच आहे. दम लागल्या सारखं होणं काम करताना, हे झालेलंच आहे. पण शेती हा,, ह्या कोरोनात एकमेव कळालं की शेती. सगळं बंद झालं,, पण शेती हा व्यवसाय बंद झाला नाही, ते पण होय‌.
त्या त्याचा परिणाम आप आता पण व्हालाय ना,, त्यामुळं सरास सगळी शेती कडंच वळाल्या, शेती असणं कि ती महत्वाचं आहे ते त्या कोरोना काळात समजलं लोकांना.
हो शेतीचं महत्व आता त्यांना कळा लागलय. त्यामुळं पण हे झालय.
हा, हे मात्र नक्की की त्या काळात शेती असणाराच. जीवंत राहू, म्हणजे व्यवस्थित राहायला जी नोकरीवाले,, हातावरची पोटं, त्यांचं भयानक हाल झालं, भयानक म्हणजे भयानक.
शेतकऱ्याचा असं फायद्यातन काय झाला नाही, आता माळं मार्केट ते सगळंच बंद असल्यामुळं काय तिने विकू पण शकले नाही,, फक्त दूध एकमेवच विक्री करू शकत होतीत बाकीचे काहीच विक्री करू शकत नव्हते, पण सुका समाधान राहिला शेतकरी कोरोना काळात पण,, एवढं मोठं बाहेर देशावर संकट, जगावर संकट असताना पण.
हो हो.
याच शेतकऱ्याचा प्लस पॉइंट म्हणायचा. कोरोनामुळं शेतकऱ्यापन किंमत कळाली
प्लस पॉईंटच झाला,, त्यामुळं आता आता जे लोक म्हणतात, त्या कोरोनाच्या काळात त्यांना शेतीच इतकं महत्त्व समजलंय खर कोरोना काळात लहान मुलांच पण हा. ज्यांना झालाय ते लहान- जरि मुलं असेल तर - त्याच हाल बघवत नव्हतं. त्याला कोणाशी भेटाय देत नव्हतं. ते एकट एकट एका रूम मध्ये- रडायचं. त्याचे आई वडील लांब त्याच्या जवळ कोण नाही. त्यामुळं ते लहान मुलांवर त्याच- खरंच खूप त्रास झालाय. हे झालंय.
त्रास झाला. आणि त्यांना ते लहान वयात ते वॅक्सिन सारखं डोस दिलेले ते. त्याचा आता आसर व्हायला लागला. त्रास होतोय थोडाफार. आमच्या इथे एक दोन पेशंट तसे पण होते की कोरोनाचे तीन तीन डोस कंमप्लीट झाले आहेत त्यांना-
काम करताना त्रास होतोय. दमल्यासारखं होतय तेन असा. त्याचा आसर पण
म मला आणि ते भिऊनच लोक जादा गेले.
हां.
त्याची
हां. भिऊून पणच मेलेले आहेत जास्त. काय हो- हां. काय होतय की काय नाही असं तसं. पण जो माणूस घट - -ट्ट राहिला ना? त्यांना काही झालेलं नाही. तो त्यातून वाचून बाहेर राहिलेला ए. पण सगळ्याच तरुण पिढीला म्हाताऱ्याना पण सगळ्यांनाच कळालं की कोरोना काय आहे. कोरोनाच्या काळात जर माणसाला म - मात पण मरणातन बाहेर पण काढू शकतोय आणि मरण पण देऊ शकतोय. असं पण झालेलं आहे.
हॅलो. हां. आत्ता जरा असा आवाज मधे ऐकाय काय आला नाही मला. म्हणून मी जरा हॅलो म्हटलं.
कोरोनामध्ये आता लोकांना कळालं पण नाही को को जरा आपण मनात विचार तसा वाईट आणला नसता तर आपण पण जगू शकतो. असता भिऊन भिऊन राहिलो नसतो तर- तर आपण जगू शकलो असतो. असं पण झालं ना? भिऊन राहिल्यामुळं- पण माणसं एक एक खूप दगावल्यात. वारलेले. ज्यांना बी पी, शुगरचा त्रास आहे. त्यांना पण भरपूर त्रास झालेला आहे कोरोनाचा.
हॅलो.
बी पी, शुगरसारख्या लोकांना पण कोरोनाचा भरपूर त्रास झालेला आहे.
खूप झालाय. खूप झालाय. खरं सांगाय तर प्रत्येक व्यवसायावर झालाय. रिक्षा असून दे. भाजीपाला विकणारे असून दे. सगळ्यांवरती त्याचा- परिमाण झालाय. कारण रिक्षा चालली तर ते घरचे लोक- भाजीपाला विकला गेला तर ते मुलं- लोक घरचे तर उपासमार खूपच झाली.
हो. हो. खेडेगावापेक्षा सिटीमध्ये जास्त फटका बसलेला ए. हां.
आणि हातावरचा व्यवसाय असणाऱ्या लोकांचेही सेव्हिंग वगैरे काही जास्त- नसतय. त्यामुळे ते बाबा हां आज घरी ए महिनाभर - पण राहू शकते. आपल्याकडे पेमेंट आहे. आपलं सेव्हिंग आहे ते आणून खाऊ शकते असं पण नसतेय.
तेच. पूर्ण तीन तीन, चार चार महिने घरात बसून काढायला लागले. एक आठवडा, दोन आठवडा ठीक होत. पण हे माणसं- चालेल मग आपण बोलूया. बोलून बर वाटलं. चालेल ठीक. ठेवू? हॅलो.